आवाज येतोय का? येतोय का?
हा बोला ना सर.
काय चालूये?
आवाज जरा कमी येतोय थोडा.
काय चालूये?
ह, नाही सर कमी आय आवाज थोडा तुमचा.
हॅलो आवाज येतोय म्हटलं?
येतोय पण कमी येतोय.
आता?
हा आता वाढला थोडा.
काय व्यवसाय करता?
मी सर अकाऊंटंट ये.
अच्छा
तुम- तुम्ही काय करता?
मी हॉटप चालवतो.
अरे वा! छान कुठं?
जळगाव हायवे संभाजीनगर रोड.
अच्छा, अच्छा तुम्ही जळगावचे ये.
नाही मी संभाजीनगर मध्ये येतो.
अच्छा मग हे जडगाव, जळगाव रोडला तुमचं हॉटेल आहे थोडक्यात?
हा थोडक्यात.
अच्छा आणि तुम्ही संभाजी नगर मध्ये राहता. आमी जळगावच आहे म्हणून विचारलं.
हाव का? आता तुम्हाला तुम्हाला तर चांगल्या पैकी माहितीच अस सल लोडजप पुढं लागल्याच्या नंतर फुलंब्री येते.
हा- हा
त्या दोन्हीच्या सेंटर मध्ये परशी फाटा माहितीच असेल तुम्हाला?
नाही म्हणजे रात्री ट्रॅव्हल बर्याचदा रात्रीच बसतो ना आम्ही इकडून, म रात्री ट्रॅव्हल झाले त्यामुळे इतकं बेसिक गोष्टी नाही माहिती. हा पण मेन- मेन माहितीये.
जस सिल्लोडून आपण निघलो का संभाजीनगरकडे
हा हा हा
मग पहिले फुलंब्री लागती
ओके
फुलंब्रीेच्या आणि सिल्लोडच्या दोन्हींच्या मध्ये.
अच्छा!
हा संभाजीनगर रोड जाणारये जस तुम्ही जळगावून येताना. संभाजीनगरला जाण्यासाठी त्याच पख्याला आपले आप हॉटेल ये. आवाज येतोय का माझा हॅलो
हा येतोय आवाज.
म्हणल जळगावून ज्या वेळेस तुम्ही निघता ना संभाजीनगरकडे
हा हा हा.
त्याच रूट ला आहे आपले हॉटेल
अच्छा मग तुम्ही स्वतः बनवता की शेप आहे तुमच्याकडे
नाही मी स्वतः कूक ये
अरे वा मग तुम तूम्हाला बरेच रेसिपी वगैरे माहीत असतील.
रेसिपी काही विचारा तुम्ही
ह तुम्ही सांगा मी रेसिपी सांगतो त्याची तुम्ही फक्त नाव सांगा. फक्त कोणते अ आपल चायनीस आयटम सोडून आपली मराठी मिडियमची
अच्छा अच्छा!
हा.
हम् हम हम्.
आपल खानदेशी स्पेशल जळगावी स्पेशल संभाजीनगर
हा तेच आहेच.
हा आता जा संभाजीनगरच जर कस्टंबर आले आपल्याकडे त आप आपल्याकडेच यायच सध्या गावरान चिकन म्हणजे आपल व्हेज प्लस नॉनव्हेज हॉटेल ये
अच्छा!
हा तर संभाजीनगरचे जर समजा कस्टमर असले आपल्याकड तर सरासरी जास्तीत जास्त नॉनव्हेजच मागतात ते ना आपल्याकडे गावरानचे चिकण फेमस आहे आपल्या हाटेलला.
अच्छा!
हा
गावरान चिकन म्हणजे आपल अ काळा मसाला
गावरान चिकन जे समजा गावोगावी लोक जे कोंबड्या पाळत ते का?
हा हा
त्या लोकाय कुन आम्ही डायरेक कोंबड्या विकत घेतो कोंबडे
हा हा म्हणजे ग गावरान हा म्हणजे ग आपली हा जळपूस म्हणजे मोठ्या सिटर मध्ये जी कोंबडी भेटते ती नाही ह आपली गावाकडची कोंबडी.
गावाकडची कोंबडी हा हा हा ती घेऊन आपण बनवतो डायरेक्ट.
अच्छा.
कस्टंबरच्या हिशोबने जर कस्टंबरन समजा गिरायकन जर म्हणला आमला सावता ऐक कोंबडा पाहिजे आम्ही दहाजन ये.
हा-हा-हा.
त आम्हाला द्याला पुरतून त्याले एकसवता कोंबडा.
अच्छा.
हा.
मग तुमचा स्पेशल मसाला असतो का हॉटेलचा?
हा आपण काळा मसाला स्पेशल बनवितो कांद्यापासून बनवतो आपण तो काळा मसाला.
अच्छा आपण आता. जळगावचा मसाला कसा जातो हा म्हणजे कांदा फ्राय करून मग तो मिक्सरमध्ये. हे करून मग त्याच्यामध्ये मस
कांदा जोतो आपण पहिलं पूर्ण त्याला वाळवतो उन्हा मधी. कमीत कमी त्याला एक-एक महिन्याचा प्रोसेस ते.
अच्छा.
हा. तो कांदा जे तो पूर्ण एक महिना वाळू घालाचा उन्हा मधी मग ते पूर्ण कोल्डा सुकून जातो एकदम. आणि मग त्याला जे त तव्यावर आपण नॉर्मल जसं समजा आपण खोबरं कसं भासतो लाल-लाल.
हा-हा-हा.
त्या प्रकारे भाजून घ्यायच त्या कांद्याला त्याच्यानंतर जेत आपण त्याला मिक्सरमध्ये किंवा काय आहे मध्ये ग्राइंडरमध्ये काढून त्याच पावडर बनवायचं
हा.
अन-अन तुमच्या जळगावचे मसाहाल्याचं स्पेशल ये आमच्याकडे तुमच्या जळगावतून तर मसाहाले येत्याच ना.
हां बरोबर.
तुमचे जळगावचेच मसाहाले ना आपल्या इकड.
म्हणजे ते स्पेशल गोष्ट ही आहे की कांदा प्रॉपर उन्हात सुकवला असतो. त्याच्यामुळे त्याचं टेस्ट वेगळीच असते.
टेस्टच वेगळी राहते तिथे.
हा-हा.
असं आहे आपल्याकडे. अन त मसाहाले जर म्हणलं तर तुमच्या जळगावचेच मसाहाले कारण तिकडे मोठ-मोठं एजन्सी या आहे ना. मसाहाल्याच्या पहिले मी येले ना मसा मसाहाले घ्यायसाठी जळगावला आता जे ते समजा एजन्सी वाल्यायासोबत डायरेट कॉन्टॅक्ट होईल त आता यायं काम पडत नाही ना.
हा ते डायरेक्ट घेऊन येत असतील.
हा ते घेऊन येत नाही ते बी डायरेक्ट अ आपलं जे समजा कस्टंबरच्या गाड्या ट्रॅ हा ट्रॅव्हलमध्ये टाकून द्यायल का ते बराबर आपल्याला पोच कर लागेच.
हा बरोबर.
नाही तर पहिले कसं. पहिले ओळख कमी होती डायरेक्ट येणं लाग जाय मसाहले घ्यायसाठी.
हां-हां-हां किती वर्ष झालं तुम्हाला या व्यवसायात?
या व्यवसायामध्ये मला जवळपास बारा वर्षी होऊ राहिलं.
व्वाव छान! ज्याच्या कस्टमर बी बऱ्यापैकी सेट असतील ना. गिरायक.
हा. माझं वय बी नव्हतं त्या कामापासून आमज वया वयाच्या हिशोबानें जर म्हणलं मी लहानच आहे अजून.
अच्छा!
हा.
नाही. आणि हा व्य व्यवसाय ऍक्च्युली लहान वयातच चालू करायचं ऍक्च्युअल मध्ये बघायचं म्हटलं तर. असं म्हणजे तुम्ही तीस वर्षानंतर चालू केला म ते जम नाही बसत.
नाही. मी स्वतः या हॉटेलमध्ये कामा ला होतो पहिला.
हा हा हा.
मी स्वतः या हॉटेलमध्ये समजा हाऊस किपिंगच काम केलं. भांडी धुनं, बाथरूम धुनं बरेच काईतरी गोष्ट सांग त्याच्यानंतर जसं जसं समजा कुकच्या हातखाली काम करत करत करत करत मंग याच्यानंतर मी पुण्याला गेलो पुण्याहून शिकून आलो.
अच्छा!
ह. आपलं नाव काये? पूर्ण.
माझं नाव तुकाराम‌.
पूर्ण पूर्ण.
ह.
पूर्ण नाव काय तुमचं? सरनेेम.
तुकाराम पाटील. तुमचं?
आमचं तु. माझं रोहित बाबराव तुपे.
अच्छा!
आम्ही आता सध्या मी पुण्यात राहतो.
हाव.
म्हणजे जळगावला हा जळगावला माझं म्हणजे नेटिव्ह घर जळगावचय माझं.
किती टाक्स पूर्ण केले मंग आता तुम्ही? आतापर्यंत.
आं नई माझं आता स्टार्टिंगच ए. पयलाच कॉल तुम्हाल झालाय म्हणजे तुमचा आलाय मी त अजून कॉल बी नी केले कोणाला आता- तुं दुसरा काॅल मी तुम्हालाच करेल. ते लेडीजशी बोलायला थोडसं बायांशी बोलायला थोडसं अनकम्फर्टेबल वाटतं. त्यापेक्षा आपला माणसांशी बोललं बरं.
नाई काई अडचण नाई कारण आता मी पण बोलू लागलो ना त्या हिशोबान मला काही वाट
हा. नई बघू प्रयत्न करू. होईल एक दोन कॉल मध्ये थोडस मोकळं होईल मग काही वाटणार नई. मग बाईंशी बायांशी कि मुलींशी बोलायला पण.
काउण की आता माझे जवळपास पंधरा कॉल पूर्ण होतील.
अच्छा! की तुम्हाला कधी टाक्सं हे झालं.
मला जवळपास झाले चार दिवसापासून पण म्या जास्त फोकस नव्हता केला आता हे दोन दिवसापासून जास्त फोकस करु त्याच्यात.
हा हा हा. म् मी म्हटलं आता शनीवार रईवार येतोय तेेव्हा म्हटलं करून टाकू सगळं पण म ते कसय शनीवार रविवारी लोक पण त्यांचे त्यांच्या वेगळ्या कामामध्ये बिझी असता व्यस्त असता आं हा हा कारण की बाकी शेड्यूल तर सोमवार पासून ते शुक्रवार वेगळं असतं. त्यामुळ म्हटलं चला करू थोडं थोडं थोडं थोडं
आजच सात आज सात वाजेपर्यंतच टाइम आहे. उद्या आणि परवा पूर्ण बंद हाय हा
अच्छा मग नंतर परत चालु होईल वाटतं.
हा नंतर मग डायरेक्ट सोमवार
अच्छा
काही लोकायला अजून ते समजाणच नई कि तेव त्याचं बोलणं कसं आहे काय कसं आहे आता जे आपण समजा आपलं क एकूण तुमचं मला उत्तर देता येउ राइलं माझं उत्तर तुम्हाला देता येऊ राइलं असं काई व्हायन् नाई ना काही लोकां -काल समजाणच नई लोकं काये डेली जे फोन वापरत्या त्या हिशोबानं काय करत्या मोबाईल फोन लावून देत्या आन् फोन साईटला ठेवून देत्यात ते आवाज होत नाही रेकॉर्डमधी
हा नाई म ते रेकॉर्ड बोलणं मग तुमचं बोलणंच नई झालं न असं झालं ते
हां आता मी कसं डायरेक्ट जवळजवळ फोन धरून जवळ फोन धरून मग ते पूर्ण आवाज रेकॉर्ड होतो समोरच्याचा उत्तर उत्तर देलं गेलं पाहिजेत आपलं उत्तर समोरच्याला देलं गेल पाहिजे. त्यावेेळेस ते रेकॉर्ड होत व्यवस्थित हा आता याच्यानंतर बी समजा जे तुम्ही कोणाला कॉल करशान
हा हा
तर त्यांना त्यांना पहिले सांगायचं का असं असं आहे म्हणा जवळ फोन धरायचा तुम्ही माझीशंका बाजूला फोन ठेवायचा आणि मग फोनवर बोलातच तस जमणार नाही.
ते तर आपल्याला बी कडून जात ना आता समजा मी हॅलो हॅलो करतोय समोरचा बोलतच नाही उत्तर देत नाही.
हा
मग ते कळून जात आपल्याला बी किसमोरचा उत्तर देत नाही
हा
हम्म ते तर एक जणाला चार कॉल करता येतात ना
हा
हा तर तुम्ही आता तुमच पहिला माजाशी झाला ना तर तुम्ही अजून तीन कॉल चार कॉल तीन दुसरे करू शकता मी तुम्हाला चार करू शकतो.
हाव
आणि कसं आता तुम्ही आपले आपल्या साईडचेच वेगळे तिकडचे तुम्ही चार पाच तुम्हाला नक्कीच करू शकतो
चालन चालन काय अडचण नाही. चालेल ठीक आहे आपला टायमिंग पूर्ण झाला आता मी ना
हा हा
आपला कॉल पूर्ण झाला आपण काय करू आता दुसऱ्या कॉलवर बोलू
हा ठीक आहे ना चालेल.
हा कारण आपण दहा प्लस चाललो आपण आता लगि
अच्छा अच्छा मग थोड्या वेळाने मी लावू का तुम्हाला तेवढ्या वेळात मी लावतो तुम्हाला तुम्ही नंतर लावा मग नंतर तुम्ही लावा दोन तीन कॉल करून घेऊ आपण आजच
हा ओके ओके चाला
ठीक आहे चालेल
हां धन्यवाद तुम्ही कट करा आता तीकूनच